हॅलो
हा झाला का चहा
हो झाला तुमचा
होय, चहा पिलो की,
हा हा, काय करताय.
काय नाही, आता बसलोय चहा पिऊन, भाजीला जायचय
होय, हम्म, हम्म बाजार असतोय का.
होय शुक्रवारी बाजार असतोय गावात,
हम्म, हम्म इनचलकंरजी मध्ये राहतय ना.
हो ईचल करजी मध्ये राहतोय,.
अ, ह कोरोची मध्ये.
हा, हा, गावात पाण्याच्या टाकी जवळ बाजार. सतोय, तिथं जातोय.
होय, तिथं पण पान्याची टाकीय
हाय म्हणत्यात, मी काय बघायला नाही अजून तर तिथं बाजार खूप मोठा असतोय,
म्हणजे इथं पण आहे ना कोरोची मध्ये पण पाण्याच्या टाकीवरतीच बाजार भरतोय असं म्हणतात होऽऽ
हा तिथं पण आहे ना, तिथं पहिला होती ति रस्त्यानेऽऽ त्यानाच दिसत्या सोडा, खरं त्या गावात हाय पाण्याची टाकी तिथं बाजार असतोय मोठा गावात सगळी म्हणत्यात नाय, गावात थोरात चौक आय तिथं
हा हा.
काय मग सणाची तयारी झाली का नाई?
वट पौर्णिमेची
च्या हा
चालू आय, साडी नुसताच पिकोफॉलला वगैरे दिलीये, ब्लाऊज वगैरे शिवायला.
हा हा हा.
तुमचं
आमचं झाल्या साडीची तयारी सगळी
हम्म, आता जाऊन पुजायचं राहिलय काय?
जावून पूजायच राहिलंय आता, तेजिच वाट बघायलोय आता येईल कधी, कधी जाऊन पूजायचं?
कधी नटून जायचं काय
होय.
हम्म.
महाराष्ट्रातला सगळ्यात बेस्ट सण वट पौर्णिमा
होय काय?
सात जन्म कोण मानक भरपूर असत्यात, खरं सात जन्मासाठी एकच नवरा मागतोय आपण वर्षाला
होय, ते तर आहेच
मग नवरा मागतोय का बायकांना?
हे हे उपवास पण करत नाईत.
मग आपण उपवास करतोय, वडाला जात
आम्ही केलेलाच उपवास मोडायला बसलेले असत्यात.
होय.
करं असं वाटतय ना एकएकदा आपणच त्यांच्यासाठी एवढं काय काय मागून घेतोय खरं ती काय मागत असतील आपल्यासाठी कुठलाच उपवास वगैरे काही करत नाहीत, आपण नको असते वाडत ते
असं काय असल, आपण मागतोय मग त्या त्येनी म्हणणार की तुम्ही मागताय आम्ही कशाला मागायला पाहिजे
खर तरी प
तसच असतंय त्या पुरुषांचं काय बोलायचं.
जे जसं एकएकदा असं बोलायला गेल्या हा
बोला की
तेच की म्हणजे आपण मागितलेलं असलं की त्यांना म्हणजे वाटत असल की बाबा हा हीच आता सात जन्मी मागाल्या आता इतकी वर्ष झाल लग्न हून, तर आजून ती सात जन्म, सात जन्म मागाय लागल्या आता किती जन जलम झाले असतील की मी हिजाच होणार
खरं छान वाटतय त्या दिवशी वटपौर्णिमे दिवशी नवऱ्याबद्दल प्रेम खूप वाटतंय.
ह आणि इतर वेळी
इतर वेळी जरा कमीच असतय कारण नवऱ्याला वेळ कुठ असतोय बायकोसाठी
त्या दिवशी असत का? आमच्या नवऱ्यासाठी तर ना म्हणजे एनी टाइम कधी पण हजार असेल पण वटपौर्णिमे दिवशी अजिबात नसतो, गायब
त्यांना सगळ्या जबाबदाऱ्या असत्यात. पुरुष म्हंटलेय कशाला, सगळ्या सगळ्या जबाबदाऱ्यांचा माणूस म्हणत्यात तेनी युन बायकोच बघायच, मुलां बघायचं, आईवडलांचं बघायचं, पाहुण्यांचं बघायचं, बहिनंचं बघायचं, भावांचं बघायचं, स सगळ्यांच बघायचं असते त्यांना बायको सोडून.
हा....
सगळ्यांसाठी वेळ काढत्यात. खरंच जबाबदारीचा माणूस आहे काय पण म्हणा. अपण एवढ बायको आपण एवढं बडबडतो चिडतो त्यांच्यावर खरं एक आठ दिवस आपण माहेरी गेलो तर पहिला नवराच येतो आपल्याकडे आपण येत नाही कवा- त्यांच्याकडे कधी
हा...
आमच्या तर हेनी सुट्टीला जायचं म्हटलं बॅगा बिघा भरल्याय तर परत कधी येणार आहेस.
आ..
म्हणजे? विषयच वेगळा असतो त्यांचा आपण नाही जा- असं शब्दात नाही बोलू शकत. किती जबाबदारी असत्यात, माझं म्हणजे सासूचं- सुनचं काय झालं कि? अस बायको सांगणार मिस्टरांना कि बाबा असं -असं केलं आई सांगणार मुलाला ज्या बायकोन असं केलं, तरी त्यातून पण सावरून घेता येतो आपण -इकडं -बडबडत -असतोय -घरची एवढी बोलत असत्यात मुलांचा आणि असतय ते मला ते पाहिजे तो माणूसच आ ग्रेट असं खरं समजणाऱ्याला समजतय आणि ना समजणाऱ्याला नाही तर मी तर म्हणत- कि खरंच जबाबदारी पार पड खर्चाशच असते बायका आहे तर साडीला सोडा बायका नाही म्हणलं नाही ख तिचं काम पण चांगलं असतय
ते काय हायच सोडा
घरात बसून आपण सगळे काम ऍडजस्ट करतोय आणि त्यांनी सगळे बाहेरचे काम ऍडजस्ट करत्यात.
हा...
कुठला पण- फंक्शन वगैरे म्हणजे सण असला तरी त्यांनाच बाहेर जाऊन सगळ्या गोष्टी अजस्ट कराय लागत्यात, आपण फक्त घरात बसून सांगतोय. अस होतय.. त्यांनी सांगतात -त्यांनी सांगतात चहा बनवजा जा कारण चहाला साखर पावडर आणाय आपण बाजारात जात नाही. त्यांनी सगळा बाजार महिन्याचा भरवून ठेवत्यात. म्हणजे घरातलंच करायचं तेवढं येत आपल्या जीवावर खरं त्यांनी बाहेरचं करून आणि घरातल्या करतात म्हल्यावर बरंय नाही आत्ता पुरुषांच्या बरोबर बायका सुुद्धा करत्यातच. त्यामुळे हल्ली कोण पाठीमाग नाही आणि कोण पुढं नाही असं पण आहे.
सगळे सेमच आहेत
होय... तुम्हाला मुलं किती आहेत?
एक मुलगा -एक मुलगी आहे.
मुलं मोठी आहेत?
नाही -नाही एकटी आता नर्सरीला आणि मुलगा आता पाच महिन्याचा आहे.
हा खूप लहान आहेत कि ओ मुलं.
होय
हम्म... शाळेला कुठं घातलाय?
कोरोचीत आहेत सुरेश पब्लिक स्कूलला.
हम्म -हम्म -हम्म.
हम्म...
आले ऑपरेशन केलं?
नाही दीड वर्षांनी म्हणलं करायला- ते काय तरी लगेच चालत नाही म्हणजे मुलगी किमान चार वर्ष पूर्ण पाहिजेतं तिला
होय आता नियमानच सगळं करायला पाहिजेत आता नियमून आल्यात ना. नाही म्हणून करायचं काय.
गेलो ऑफिस
मग काय जॉब कर. त आता काय मुल लहान हाय म्हटल्याव घरीच आसचीला
होय त्याच्या अगोदर करत होते सोडा मी जॉब वगैरे.
अ हां
बरं मी ठेवू का?
हां हां
हॅलो.
आं हा.
हां.
हां हां ठेवा.